हो होल
जॉईन होत नाहीये कॉल
हो थोडा वेळ लागतो. तू लगेच मी जॉईन होते एक मिनट मी आवाज वाढवते मला नंत हां बोला आता
रेंज पण म्हटलं एकदम प्रॉपर असेल तरच
हो हो बण आहे ना आज तरी होतोय.
हा
काल तर खूप प्रॉब्लेम येत होता माझा कोणालाच कॉल करनेट होत नव्हता.
हा ना
हो आग होतय तुमच्यासोबत
तेच ना रेंज च हेत राहते
हम्म.
आता पाच-पाच व्यक्तींसोबत तीस कॉल म्हटल्यावरती एका व्यक्तीला सहा कॉल केले पाहिजेत.
हो.
तेव्हा तीस होतील कंम्प्लीट
आपला हा दुसराचय
हा दुसरा
हम्म.
आता माझे दोन झाले, तुमचे दोन.
हो. मग तुम्ही शेती वगैरे एवढं काय बघितलेलं नसेल ना जवळून?
नाही माझं कसं एग्रीकल्चर झालंय ना.
हा.
त्याच्यामुळे आहे आता आम्हाला म्हणजे प्रॅक्टिकल वगैरे सगळं तेच होतं ना शी
हो हो, पण असं बघितलेलं जास्त असं नसेल.
नाय नाय तसं नाय म्हणजे मला थोडं तरी माहितीये पण मिस्टरांना तर थोडं पण नाही
नाय नाय आमचं पूर्ण म्हणजे आम्ही वाढलोच शेतातूनये.
म्हणजे तिकडे मम्मी पप्पांकडे पण असेल ना? हा.
पणची पण शेती होती आणि इकडे पण शेती.
माहेर तिथून जवळये.
हो पंधरा वीस किलोमीटर.
हम्म हा हा.
म्हणजे आमचे रिलेटिव्हझच ये.
हा का?
रिलेटिव्ह मध्येच दिलय व्हय?
हो रिलेटिव्हजच मध्येच झालय.
हम्म.
आमच्याकडे कांदे, मका, गहू, बाजरी
हम्म. बाजरी असते त्या साईडला?
असते पण आता येना कोणी करत नाही एवढं. म्हणजे ते परवडत नाही ते पीक.
हा हा.
त्याच उत्पन्न कमी आणि बाजरीच्या भाकरी वगैरे एवढं कोणीच थोडं म्हणजे थोडे लोक राहिलेले की खाणारे, हो पहिले खूप होत आता नाई तेवढे राहिले त्यामुळं करतात पण खूप मोजक्या प्रमाणात बाजरी म्हणजे
हम्म हम्म. नाही तरी पण बाजरी ते दहीवडी साईड नाही का? ते माहिती असेल मान तालुका वगैरे.
अ नाही नाही नाही माहिती.
त्यासाठी लोकं खूप खातात
हा नाही आमच्याकडे कस इकडे कमी झालं, त्यामुळं क एवढं नाही करत कोणी.
हा हा हा. म असं घऊ वगैरे नाही त्या साईडला?
हम्म गहू पण असतात. पण कांदा म्हणजे एक नंबर.
हा.
प्रत्येक जन कांदा लावतो. खूप काळ नाही म्हणजे, तुम्हाला त्यांमध्ये तोटा होऊ द्या, नाही तर काही होऊ द्या. ठरलेलं पिके आमच्याकडे कांदे.
होय.
हम्म.
मग तो असं बाहेर मार्केटला जात असेल ना.
हो असे जवळपास असतात ना, मार्केट मग तिथं ट्रॅक्टर वगैरे भरून न्यायचे.
इम्पोर्ट एक्सपोर्ट असेल.
हा इथं लोकल मार्केट असं, खूप मोठ्याकडे नाही असं जात.
हां हां.
आता कोबी लावलेली ये. आणि मग ति निघाली कि, मग त्या वावररामध्ये कांदे लावायची.
शेती असं म्हणजे, घरातलं सासूसासरे वगैरे पण नाही करत.
नाई आम्ही केली तरी थोडं फार असं म्हणजे, केली तरी मका टाकायची म्हणजे मकासाठी कसं, काम नसत जास्त. ते लोक येऊन वगैरे, हा काढून देेतात. अ.. त्यानंतर त्याचे दाणे काढायचे मशीन असतात. तर ते पण लोक असतात, ते पण येऊन करून देतात असं.
हां.
बाकीचे मग, दुसऱ्यांना देऊन टाकायचे.
ह.. ह.. मग हे एकटेच आहेत का?
हो एकटेच.
हां. मग एकटेच होय. आम्ही पण एकटेच या ना आमचं पण रिलेटिव्हच आहेत.
मग तुमचे सासू सासरे वगैरे तिथेच राहता का?
ते पुण्यात असतात.
अच्छा, मग ते कोणाकडे.
तिथे आहेत ना, म्हणजे माझ्या दोन नंदा आहेत. चार नंदा आहेत ना, दोघीचे लग्न झाल्यात. दोन एक हँडीकॅप आहे लास्ट.
हा हा हा हा.
तिथे असतात. माझे सासरे ते म अ- हेला होते ना, मिलिटरी ऑफिस ला.
हा हा हा.
त्यांच्यामुळे ते तिकडेच राहिलेले जास्त म्हणजे, असं बाहेरच जास्त जिकडे सर्व्हस असेल. पोस्टिंग तिकडेच, हम.. त्यांच्यामुळे त्यांना अस गावी जास्त नाहीये चं काय.
अ.. ते पहिल्या सासूबाई अजिबातच राहिलेल्या नाही त्या तर पहिल्यापासून बाहेरच येत.
अरे बापरे! मगं
त्यापण जन्म तिकडचाच आय एमपीचा.
शेतीत. वगैरे तर काही संबंधच नाही, मग काहीच नाही.
गावी असेल तरच ते, त्या गोष्टी माहीत पडतात.
हो. आणि ते पहिल्यापासून म्हणजे, आता आम्हाला सवय ना ते आम्हांला. खेड्याशिवाय करमत नी.
हां. ना..
हो आणि ज्यांना नाही बघितलं त्यांना, त्यांना नाही आवडत म्हणजे आधीपासूनची ती सवय असती.
हा, सवय असते.
तस आम्हांला थोडे दिवस नाही आलं ना. तर आम्हाला, करमत नाही. ते असं म्हणजे कधी आपल्या मोकळ्या हवेत जाऊ असं होतं. हं. हं. हो फ्रेश म्हणजे इथं कस? आता तिथं म्हटलं तरी असं- फ्लॅटमध्ये. तितकीशी ती हवा- हं हं. ती हवा जाणवतच नाही. ईथ म्हणजे ना? इथं आलं म्हणजे? आपलं घर, बाजू परिसर आपला जस म्हणजे? एवढ्या जागेची सवय मोकळ्या ना?
हम्म.
तिथे म्हणजे लिमिटेड. तुम्ही एकदा घरात गेला की असं-
जास्त करून घरातच थांबणार ना? फिरलं तरी तेवढया पुरतं. बाकी एकदम असं असं वाट- त किती छोट्या जागेत राहा-
ते आता आम्हाला सवय लागल्यामुळे असं नाही काय वाटत. पुण्या मुंबईत म्हटलं की मग- तर खूपच तिथे तर किती गल्लीबोळ छोटे छोटे असतात. मोकळी हवा अशी थोडी पण नाहीये.
अ ह. तसच माझी मावशी होती ना? तर ती नाशिकला राहायची.
हम्म.
तर ते. त्या मुलांना म्हणजे- त्यांना एक मुलगा. त्यांना ते असं खेड म्हणजे खूप अस विचित्र, नको नकोस वाटायचं.
कारण, ते पण आधीपासून कधी त्यांना खेड हे विषयच माहित नव्हता.
आम्हाला पण आता म्हणजे कसं? मी आजोळ वगैरे माझ आजूळ खेड्यातए ना? असं दोन दिवस ठीक वाटतं. परतं तसं बोअर होतं ते. आ कधी जातोय असं होत.
हो नाही. आम्ही म्हणजे आमचा जन्मच मातीत लहान - तर आम्हाला त्याचशिवाय करमतच नाही अजिबात.
ह ह.
असं तिकडे किती आराम असला ना? तर तो आ. एक थोडे दिवस गेले की असं - नको नकोसं होतं. असं वाटतं कधी जाऊ ऍटलिस्ट दोन चार दिवस तरी कधी मोकळ्या हवेत जाऊ आपण. आणि आता त काय महिन्यालाच चक्करये. तर काही नाही मग.
तेवढेच दहा दिवस जरा चेंज.
हा. तेवढाच चेंज फक्त. परत गावाला-
असं पुण्यात गेल्यावर तिकडे फिरता का? तुळशी बागेत वगैरे गेलाय का?
हो. गेली तुळशी बागेत. पण आता त्यात पण नाही एवढा. हो हो. ते पण झालंय बघून. शनिवार वाडा- सिंहगड- साहो सारसबागमध्ये? नाही गेली वाटत. सारसबागमध्ये विशेष काही नाही एवढं.
विशेष म्हणजे काय? असं थोडं म्हणजे एक पार्क सारखंच आहे. ते फक्त बसायला वगैरे.
हम्म.
हम्म.
हो बघित सारसबाग पण गेलिये.
तेच ना तर मी कसं? म्हणजे लग्न झाल्यावर काही एक दोन वर्ष होती तिथे.
अच्छा. म्हणजे तुम्ही दोन वर्ष पुण्याला होता का मग?
हा. का म्हणजे जाते आता. माझे सासू वगैरे तिकडेच आहेत ना? त्याच्यामुळे जाणे नसते आमचं. म काय? त्याच्यामुळे माहिती आहे पुण्यातलं मग गेलं की आपल्या तुळशी भागेतून खरेदी वगैरे करायची शॉपिंग
मी गेली आहे दोन तीन वेळेस गेलेली आहे. काय घ्याव तेच का?
हा रे बापरे कनफ्युजत होत.
कम ज होत. हो आणि घरी आल्यानंतर मी विचार करते हेेत आपण इथं. आपण जेव घेऊ शकलो अस तेवढं तिथपर्यंत एवढ्याश वस्तू घेण्यासाठी का गेले.
मार्केट ते आहे पण म्हणजे ख शॉपिंग साठी चां छान आहेत.
हो छले.
हम्म हम. असं लेडीज साठी छान आहे ते लेडीज खूप काय काय तथ लेडीज ला आणि थोड रे रेट. प रबल तथ. त्याच्यामुळे परवडतं आम्ही गेलो की जातो तिथे
हो हो आम्ही काय आता अ याला गेलो होतो दिंडीला गेलो होतो.
हां.
हे आळंदीतून निघाली होती ना.
हातता हां हां पण रस्ते बंद होते ना तेव्हा
आणि आम्ही चालायला गेलो होतो.
हा कापाय दिंडी हम्म.
मग चाललो आठ नऊ किलोमीटर पण म तलाही छोटी मुलगलीतीी ना.
दिंडीच्या वेळेस रस्ते बंद करतात सगळे.
हो रस्ते हो बंद केले. मग याने गेलो बसने गेलो तिथून ओला केली तिथं उतरलो चाललो मग खूप
ओला होता चालू त्यावेेळेस
ओला नाही ओला नाही सॉरी ऑटोनी जिथून दिंडूस दिंडी पर्यंत मग ऑटोनी पोहोचवलं तो पण नाही. पुढं घेऊन गेलाय जास्त जिथपर्यंत चालू होतं तिथपर्यंत त्याने नेलं.
हम तेच ना रस्ते बंदच राहत.
हो. हो आणि मग चाललो पण नंतर काय शक्य होई ना. मग घरी निघून आलो मग ते ओलानी जर रस्त्याने होत चालू त्यानी पोहोचवलं आम्हाला
हा ह पण पैसे खूप घेतले असतील.
हो चारशे रुपये घेतले होते.
हा कारण अशा वेळेस घेतातच ते
हो आणि मग पालखीच दर्शन झालं नाही.
नाही झालं ना.
कारण एवढंच चालायला तिला घेऊन शक्य नव्हतं पुढे गेलोच नाही आम्ही मग
हा.
मग दोन दिवस दिंडी पुण्यामध्ये होती.
हा ते कोण कोणतं ठिकाण ते तिथं असते ना ती
एक भव भवानी पेठेत असते तिथ त
हम्म.
हम्म मग दुसऱ्या दिवशी परत गेलो मग तिथे मला वाटलं पटकन दर्शन होईल तेथ पण जवळपास तिथे पण लाईन जवळपास दोन तास तरी लागले आम्हाला मग तिथलं हा तिथून मग जवळच होत पण मग ते संध्याकाळच्या वेळेस जा जास्त असतना सुरू पुळष भाग म्हटल्यावर मग तिथून म्हणजे ऑफिसला पण जायचं होतं मग दर्शन करून पटकन घरी
हम हम मग फ्लॅट त्याच एरियात आहे का आय टीच्याच
नाही तिकडे आकुर्डी आकुरडीकडे
अकुर्डकडे मग ऑफिस लांब पडत असेल
नाही जास्त काही नाही अर्धा तासाचा रस्ता
हम ह तुम्हाला इकडे आता नाशिक म्हंटल्यावरती शिर्डी जवळ असेल ना
जवळ असं नाही म्हणता येणार पण तसं कमपेअर केलं तर जवळच आहे असं खूप लांब पण नाही असं
हम्म हम्
तुम् तुम्ही इकडे नसतानाच आला ना नाशिकमध्येध्ये